हा बोला.
आवाज येतो का माझा हॅलो आवाज येत तो झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का?
चहा पाणी झाला नाश्ता झाला सर्वच झाल.
आज रेवा सुट्टी ये अभ्यास वगैरे केला का नाही.
नाही.
कुठे केलं ऍडमिशन? तुझं ऍडमिशन कुठे आहे?
नागपूर ला.
नागपूर, युनिव्हर्सिटीमध्येच आहे ना?
हाव.
बाकी अभ्यास वगैरे कसा चालू आहे?
मस्त रात्री फक्त.
रात्री किती वेळ अभ्यास करत असते?
दोन अडीच घंटा.
फक्त?
हम्म.
दोन अडीच घंट्यात काय होते?
होते भाई.
पण मन लावून जर केलं ना, पण एव असे आहे
हां.
दिवस दिवसभर पुस्तक घेऊन बसा, अन् हातातच घेऊन बसलं अन् त्यात काहीच लक्ष लक्ष नाही दिलं अन् काय फक्त आम् वाचायला लागलो, गेन करायला लागलो वाचायला वाचायला पण काहीच जर समजत नसेल तर मग काय फायदा नाही दोनच घंटे जर मन लावून अभ्यास केला तर पूर्ण दिवसाचा अभ्यास होते.
हम्म बरोबर.
हो.
हो बरोबर ना. मस्त आहे भाई, फक्त वजन वाढलंय.
कमी करायचं ना, जिममध्ये जायचं.
तेच जिम मध्ये जायचं ट्राय करत आहे दोन दोन तीन दिवसापासून.
मी रोज आता एक महिना झाली मी रोज योगा करत असते, व्यायाम करत असते.
ओ हो सही. सही.
वर्कआउट करत असते फक्त घरातलं.
अच्छा कोणते कोणते आसन तू केले? वर्कआउट करते की योगा करते?
वर्क योगा नाही करत वर्कआउट करते, योगा कुठं जमते मला एवढं?
वर्कआउट हम्म, फक्त जंप रोप, स्किपिंग वगैरे है ना?
ते ते बघते ते करते, हो.
हम्म. डंबेल उचलते काय? घरी, गोंदिया. गोंदिया गोंदिया रे घरी, घरी आहेत ना सार
केलाय. ते अनुचा कॅम्प गेलता, म्हणजे जे जे आपल्यासोबत वाईल बिसिल होते ना ते मुलं त्यांच मला स्टेटस दिस तले होते जात गोंदियाला
हम्म.
नाही का, तर ताई ला गांधी फिलॉसॉफी मध्ये नंबर लागला.
हो ते हेच्या स्नेहा च्या हम्म.
दिसते काय टेट्स?
हो.
अजून तो दादा मला त्याचं नाव नाही माहित, पण तो एक
अविनास.
हो आविनासच स्टेटस दिसत
अविनास, अविनास हो दिसते ना?
डबल तेण म्हणून, म्हणून लागली का दुसरीकडे आली ना, गडचिरोली नाही सॉरी. काय नाव त्या गावाचं?
चिकलदरा, चिकलदरा चिखलदरलाच होता.
चिखलदरा हो ना आमच्या असे पाशीम वरून दोन, दोनशे किलोमीटर आहे ते.
अच्छा, इथून पण दोनशे किलोमीटर हाय, हम्म, हम्म
पण जाय पाहिजे होत. हो म, सर्टिफिकेट तरी भेटला आज पण, अ. पण पेपर महत्वाचे तर ते ते काय इंटरनॅशनल म्हणजे अशी संस्था नाही की चलावा ते चल ती व्हिडिओ आपण जॉबला लागणार आहोत. ती एनजीओच आहे ना? मग. मग पेपरच्या वरचं ते जाणंय का? माझे म पेपर होते ना, मग मी पण नाही गेली.
अच्छा.
पेपर येत मण पेपर सोडून कुठं जाव, मार्क सीजीपी किती आला तुझा? पेपरमध्ये.
काय?
पेपर मध्ये सी.
सेव्हन पॉइंट एट, सेव्हन पॉइंट एट.
सेव्हणं पॉइंट एट.
हम्म.
माझा चांग, चांगला आला, माझा चांगला आला मग.
ये भाईच, हो ना भाई. तुमचं चांगलं येणार आहे, तो किथ आहे ना नाईन फाईव्ह किथे, म्हणजे एटच्या वार्तात असालच.
माझं सांगू का?
किती हाय? हो सांग.
एट पॉईंट थर्टी.
पण आम्हाला अस मराठीत, नाही एक पॉइंट थर्टी फिफ्टी.
ओके, ओके एट पॉइंट फाईव्हचा आहे ना चांगला आहे ना मस्त हाय.
हो तर
हॅलो.
पण तुमचं ना आमचं जमीन आसमानचा फरक आहे ना, म्हणजे कसं नाही का.
अहो, हम्म.
तो वाला इंग्लिश लागते त्याच्या शब्द बदलता येत नाही की एका प्रश्न उत्तर बनवायचं तर आपण किती पण पेजेसमध्ये त्या एका प्रश्न उत्तर मरायमध्ये लिहू शकतो शास्त्रीय भाषेत तू आपण लिहू शकतो ना?
हो.
मराठीमध्ये
हो.
तुमचं कसं आहे?
पेपर पॅटर्न
हा.
कास ते तेच राहते रे फिफ्टी पर्सेंट हे होते. काय फिफ्टी पसेंट होय होय. हो हो हे होते काय रीप रिपीट होते फिफ्टी पर्सेंट रिपीट होते दोनदा पेपर होता आणि एनए पी लागू आहे. बीटेक. हा एक मिनिट थांब कोण च्या थांब एक मिनिट आ. हॅलो.
हॅलो. सेकंड इयर सेकंड इयर चालू आहे काय वर्षी?
हो सेकंड इयर सुरू आहे या वर्षी.
फर्स्ट इयर झालं.
हो.
चांगलं आहे. बाकी अभ्यास वगैरे दुसऱ्या नसते का अभ्यास करत?
दुसरा विचार करत आहे एमपीएस सी च्या कराव म्हणून
मंत वाट मग एक काम करणार आता फायनल झालं का नाही सीएटी दे ना लॉचिंग
लॉ ची लॉ मध्ये मध्ये काऊन जाऊ मी.
करप्शन नाही त्याच्यामध्ये एवढं ख
भाई इच्छा बहुत आहे ठीक आहे पण म्हणजे माझी तर लॉ करायची पण इच्छा आहे पी एस डब्ल्यू पण करायची इच्छा आहे. अजून घ्यायची इच्छा आहे आणि एम ए करायची पण इच्छा आहे हां.
एम एस डब्ल्यू केला पाक नाही का एम एम एस डब्ल्यू बीएसडबल्यू केल्यापेक्षा एम एस डब्ल्यू कराय पुरते ते पण कुठ माहिते का?
नाय हा.
हॅलो आपल्या मुंबई म करायचं केलं ना तर शंभर टक्के जॉब आहे तीस मध्ये
ओके अच्छा अच्छा.
आधी का आदर काय करा माहितीे का त्याची त्याची पण सुलशूप असते. अपडेट घेत राहायचं की आपल्याला. तीस मध्ये ऍडमिशन एम एस ड्ब्ल्यू घ्यायचय म काय प्रयत्न करायचे कसे करायचं तुला माहिते नाही का त्याच्यामध्ये जर रेग्युलर की आपण म्हणजे आपलं राज्यात तर काम करूच शकतो पण बाहेर देशात पण काम करू शकतो पीस मधे एक सोशल फीड फील्ड तर आहेच आहे पण एवढं चांगली संधी म्हणजे आपल्याला जे चे मोठे मोठे एन जी ओ असतील किंवा मग फिलोशिपमध्ये येतं ना त्याच्यामध्ये काम करू शकतो आपण एखाद्या विषयावर चांग ल्या पण म मराठी मधून नाही पाहिजे इंग्लिश इंग्लिश महिन तीसला खूप म्हणजे आता पण लय महत्व आहे माहितीए का?
हम्म
म्हणून केला ना त मुंबईलाच ऍडमिशन कर अहमद नगर, मुंबई, पुणे
मी काय म्हणतो फक्त इच्छा आहे ठीक आहे बी ए पण करायची इच्छा आहे एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू करायची पण इच्छा आहे ना लॉ करायची पण इच्छा आहे पण आहे त्याच्यात पण
मी करू नाय शकत कारण की टाईम वेस्ट होईल.
आपण डिग्री घेऊनच करायचं का एवढ्या
हा तेच होप अं
आता डिग्री
अरे मले मले शिकायची इच्छा हाय मले डिग्रीशी मतलब नाही
मग पहिली गोष्ट मी सांगू का कायतर माणूस म्हणतात कि तीस वर्ष लोक आपण शिकूश म्हणजे चाळीस वर्षा लोक ऍडमिशन करून शिकू शकतो पण काय करायचं माहितीये का एखांद चांगलं फील्ड पाहायची त्यात आपण जॉब करायचा अन जॉबच्यासोबत मग डिगऱ्या कंप्लीट कराय च्या याला ॲडमिशन करून त्याला ऍडमिशन करून
हा हा
इ इच्छा पूर्ण होते आणि जॉब पण लागते बाकीच्या गोष्टी होतात
बरोबर
आणि मग आतापासून जर शिकतेच्यात म्हणजे डिग्री डिग्री मध्ये टाइम घातला ते मंग कसं य माहिती आहे काय? वय निघून जाते ना जॉबच चांगला भेटत नाही एकाच गोष्टीत जर फोकस केलां ते जॉब लागते डिग्री हूनच काय करायचं?
हम्म
नाही ना जॉ
काय?
जॉब ला कनाही एकदा कि मग आपी हॅलो दादा जॉब का लागला का नाही आपल जॉब जर का लागला का नाही चांगला कि मग आपली इच्छा राहिती ना ती हे शी कायचं होतं ते शिकायचं होतं मग ऍडमिशन करून टाकायच एक्झामला आं अभ्यास पुढं एक्झामला जायाचं फक्त
हम्म
असं केलं त नाही का होत?
होते पण होते रे पाहू आपण पहिले पहिले बी टेक होऊ दे मग मास्टर्स साठी पाहू दोन वर्ष
आन लॉ लॉ नंतर केलं तरी चालतय.
अरे लॉ भाई इच्छा आहे फक्त ठीक आहे आण आपण. का माझी इच्छा म्हणजे लॉच्या ए अ, अभ्यास करायची इच्छा आहे ठीक आहे लॉ. ची डिग्रीची इच्छा नाय डिग्री काही हे नाय फरक नाही पडत. डिग्रीसन पण लॉ नॉलेज. पाहिजे असं म्हणतो मी सिलेबसच नॉलेज पाहिजे वगैरे वगैरे म्हणून मी एमपीएससी यू''--'' पीएससी मध्ये ट्राय करेन म्हणतो जेणेकरून मले नॉलेज तर मिळे त्या गोष्टीचा. एमपीएसी युपीएससी केले तर लॉच्या मिळतेच. एम ए म्हणजे बी ए चा नॉलेज मिळतेच ठीक आहे.
अजून अ अ राज्यशास्त्र अर्थशास्त्र. इकोनॉमिक्स हे सगळे गोष्टी त्यात माहित होतात इतिहास. म्हणून तो जर धरलात ना सगळ इतिहास माहित होती माणसाले सगळंच भूगोल गिगोलच्या. जी के मॅथ इंग्लिश. एमपीएस असं आहे की, त्याच्यात सगळ्याच गोष्टी माहिती पडतात सगळ्यात बेस्ट. एमपेसीचय हाय.
बरोबर.
पण तुल माहितीय का आपल्याला हेच समजत नाहीय आपण काय करायला पाहिजे माहितीय का,
हम,
आता आपली बारावी झाली कि, फक्त अ ऍडमिशन कसं त्या हे म्हणजी ग्रॅज्युएशन कंप्लीट लागते म्हणून करा लागत. त्या पण जव बारावी झाल्या. जर का एमपीसी मध्ये जर का उतरल माणूस की, तेवपासून बुक्स रेफर करणं. वाचणं हे करणं पुन्हा वेगवेगळे विषय. तिथं पुनण मॅथ इंग्लिश गणीत हे ते सोडवन. तर ग्रॅज्युएशन होत नाही का बेसिक बेसिक आपलं चांगलंच पक्कं होते माहितीय का.
हम्म, बरोबर.
मग आता तुझ्याकड टाईम आहे.
हम्म,
आता करू शकत ना कारण की, दोन तीन वर्षात जरी केलं तरी चांगलंच होते.
बरोबर.
मग ग्रॅज्युएशन ला चांगल्या याच्यात होते. आणि एमपीएसीचा पण अभ्यास होते.
हम्म,
आणि डि्रीत काय पडलं ह डिग्री घेऊ ती डिग्री घेऊन.
हम हम,
मग डिग्री घेतल्या ना का जॉब भेटते का.
मग आणि.
मग एम पीसीचाच अभ्यास कर.
हा,
आता तरलाटी भरती निघते ना तर त्याच्यासाठी ट्राय करून पाहि ना.
अरे माझ्या कोर्स तर हो दे बाई बीटेक होऊ दे मग सर्वच करत.